हेलो आवाज येते का.
हो हो हो आवाज येते नमस्कार हो अजून काय चाललंय तिथं येतय का पाऊस.
नाही आमच्या इकडे काही पाऊस नाही आहे सध्या ऊनच आहे.
का हे तरच नाही नाही हेथ पण पाऊस नाहीये कुठेही पाऊस नाहीये.
हा या वर्षी थोडं म्हणजे हेच झालेलं आहे.
हो हे वर्षा. अ ते चाललंय की पाऊसच नाहीे मागच्या वर्ष तर मे मध्येच पाऊस सुरू झाला होता.
हा मागच्या वर्षी मे महिन्यातच चालू झालत ना पाऊस.
हो हो हो आता चालूच नाही होते. सगळे तेचभळा करच पाहत राहतात की आज आज तर होणार की नाही पाऊस. पण होतच नाही.
होतच नाही ना आता आमच्या इकड तर म्हणजे डायरेक्ट आता बी एक्केचाळीस. न सेल्सियस तापमान चालू आहे.
हो काय एवढं जास्त आहे
ऊन आहे
हो हे तापमान तर ऍक्च्युली सगळीकडे जास्तात जास्त तापमान आहे कारण किथ पाऊसच होत नाही ते आणि त्याचा परिणाम पण खूप जास्त य लागलं कि ते विचार पडलंय की हो
आता आमच्या इकड म्हणजे सध्या फळबाग आहे जास्त तर ते कसं आहे संत्रा फळबाग जो असतो ना
हो, हो, हो, हो
या महिन्यात मे महिन्याच्या पंधरा तारखेच्या अगोदरच पाणी बघजी असते
हो, हो, हो, हो
पावसाचं पाणी तर तेन जर का नाही भेटलं तर झाड फुटतच नाहीत म्हणजे खूप नुकसान आहे त्याच आमचं पूर्ण हा
तुम्हाला ते तुम्हाला खूप त्याच ये ना की वेट असं ना की कधी पाऊस येणार तर कधी तुमचं ते
हो ना हो ना आम्हाला म्हणजे असं आम्ही दररो आज येईल पाऊस, उद्या येईल पाऊस आज येईल पाऊस उद्या याचीच वाट बघत आहे
हो ते तुम्हालाता खूपच त्रास आहे म सगळे श शेतकऱ्यांना असतं कि हा पाऊस
हा सगळ सर्वांनाच वाटते ना की लवकर पाऊस पडला म्हजे पेरण्या होतील आप आपल्या म्हणजे चांगलं पीक येईल हा हम्म याच्यावर काय आता याच्यावर आता काय निसर्गावर अवलंबून आहे सगळं हम्म, हम्म आपण त्याला काय करू शकत नाही ना
हो हेच, हेच वर्ष हा जे कुठे पाऊस ना हो हो कुठे पाऊस नाही पाहिजे मल असं म्ह कुठ पा पावसाची काही गरज नाहीय आहे तिथं पाऊस होईल पण जे तर पावसाची गरज असे ना तिथं कधीच पाऊस नव्हतो
हा ते होतच नाही ना ते म्हणजे ते काय आहे काय माहित नाही म तर तसं होतच
हो कुठे कुठे खूप जास्त पाऊस होते पण तिथं पावसाची काही गरज नसते तिथं मी कधीतरी ते बघितले न्यूजमध्ये बघितले की इथं पाऊस होते तिथं पाऊस होते पण जिथे पाऊस पाहाजल तिथ
तिकड म्हणजे जिथं जिथं पाऊस पडतो ना तिथं असे डायरेक्ट घर घर वाहून जात नदीला मोठमठा पूर येतात म जिथं नाही का तिथं डायरेक्ट कोरडप म्हणजे खूप म्हणजे पाणी नाहीच कर ते पियला बी पाणी नाही
खरं सांगताय तुम्ही मी पण असा न्यूज मध्ये पाहते ना कि मणल कुठंंतरी नाही का जसं तिथं पूर्ण कोरडं पडलं आहे लोकांना पाणीच नाही आहे पियायला
हो नाही तिथं होतच नाही ना मग ते कधी होतय म्हणजे सगळं हे झाल्याच्या नंतर तर नुकसान झाल्याच्या नंतर होते त हम्
सगळेच वाट पाहतात की कधी पाऊस येणारे कधी येणारे
मात्र हे बी म्हणजे बघा ना तुम्ही हे, हे बी आपल्याच हातात आहे ना की आतापर्यंत एवढं तापमान गे नाही या वर्षीच का गेलं असं
हो ते मला असं वाटतं ना कुठं, कुठं जस म्हणजे नाही आपला आपण ग्लोबल वॉर्मिंग ते होत
हा, हा, हा तिच्यामुळे बी होते ना झाडामुळे बी होते ना कि झाड जेवढे जास्त तेवढं हे होईल ना हम्
वे लोक झाडं कापतात जंगल हो.
जंगल बी कापताय आता रोड रोड बनयले आहेत तर रोडला बी झाडं किती कापण्यात यायलीत?
बरोबर आहे बरोबर आहे मग झाडं लावायची पण नाही ना!
हा ते लावत बी नाही ना म्हणजे विचार करा तुम्ही ते झाड कधी मोठं होईल ते ते झाडा, समजा सतर एक एऐंशी वर्षे झाली असतील त्या झाडाला ते आपल्याला किती ऑक्सिजन देते. आत म्हणजे किती त्याचं हे आहे आपल्याला. फायदा आहे आणि ते जर का तुम्ही तोडसाल तर दुसरं झाड कधी मोठं व्हायचं तेवढं.?
बरोबर आहे पण त्यांनी लावायच त्यांनी लावायला पण पाहिजे ना की तुम्ही जेवढं झाडं तुम्ही अगर तोडताय, मग साईड रोडची किनारी तुम्हाला परत ते तुम्हाला झाडं तोडू नका. तिथून तुम्हाला ती त्याची जागा बदलून ना जसं अ मला असं वाट ते पण असं होऊ शकतं का नाही होऊ शकत मला नाही माहिती.
म आता होऊ शकत ना हेच्यावर आता बघा तुम्ही म्हणजे सरकारला डिसिजन घ्यायला पाहि जे ना कि बुवा. एक झाड लावा तुम्ही आम्ही तुम्हाला पन्नास रुपये देऊ शेतकऱ्यांना जेवढे झाडं.. तुमच्या वावरात असतील ते झाड परत आम्ही शंभर रुपये देऊ असं जर का योजना काढल्या सर तरी बी माणूस म्हणजे माणसं झाडं लावतात ना.
हो को कोण कोण माणसाला ते लावाच असत कि नाही आपल्याला पैसे भेट
हा असं ना म्हणजे योजना जर का काढल्या सरकारनं तर होऊ शकते ना.. त्याच्यावर कायतरी पर्याय निघू शकते ना.. हम्म असे बुवा हेच झाड आता तुमचं असंल
हो नाही म मला त असं वाटत ना की सगळ्यांना आपला आप पल्यासाठी आपल्या फ्युचरचे म्हणजे नाही का आपले जे फ्युचरचे अजून ये णार आहेत, त्यांच्यासाठी झाडं लावायलाच हवी. सगळ्यांना विचार करायला पाहिजे कि सगळ्यांनी एक एक झाड लावून पण ह जर
आता आता मोकळा परिसर असते आपल्या घरासमोर बी..
हो हो हो हो हो हो बरोबर आहे बरोबर आहे मी एक एक..
आता पहिले कसं होत बघा, अगोदर कसं होतं की बा आपुण... या आता जवळपास एका किलोमीटरचा अंतर आहे तर आपुण असं गाव बघत बघत होतो तर झाडामुळे दिसत... नव्हतं गाव. आता जर का तुम्ही बघसाल ना तर नुसते झाड कमी झालेतं पूर्ण शहर दिसायले.
बरोबर आहे सगळीकडे झाडं कापतात त्याना मग झाडं लावायची कोणच विचार करत नाही, तोडायचे सगळे विचार करतात की आमचे घरापा घराबाहेर... समोर ते मोठा झाड झाला त्याला आता कापा आमच्या इथं आम्हाला..
हा ते घर बांधायचे झाड कापा म त्याच्यावर आपण पर्याय काढू शकतो ना आता बाहेर देशामध्ये कसं काढ तात तर बघा पर्याय, कि ते झाड ठेवता मात्र घर घर बी बांधता साईड नं.. आणि मधामध्ये झाड ठेवतात पूर्ण फांद्या कापून वर छताच्या वर काढून देतात झाड ते बी.
बरोबर.
म्हणजे ते असे पर्याय काढायलेत मग तर आपुण काहीच.... तर ना म्हणजे आपुण डायरेक कापून टाकायलो.
मग त्याचा परिणाम हो ज मग बघणारच ना म सगळे हो.
नाही आणि पुन्हा ते काय माणसालाच परिणाम होत नाही ना तुम्ही बघा ना प्राण्याला बी होतो ना.
बरोबर आहे.
आणि कुठे जातील एवढे जंगल कमी व्हायले तर मग प्राणी येणार झाले ना शहरामधी.
बरोबर किती तर केसी येतात ना कि इथं बिबट्या आलं तिथं बिबट्या आलंय.
होतं ना तसं.
बरोबर आहे.
त्याला बुआ याला मारलं त्याला मारलं त्याच्यावर आता असं म्हणजे म सर कार फक्त काय पर्याय काढतंय बा कि या बिबट्याला पकडून न्या, हेच्यात ठेवा व वन वन विभागात
हो. पण वनच नाही राहिलं हो वनच नाही राहिलं तर मग ते कुठं जाणार? सगळे झाडं तर कापू लागतात
हो ना सरकार फक्त म्हणजे त्यांचंच बघत आहे ना
हो त्यांना बघतय ना की आपलं पण मला असं वाटतं ना की सरकार तर बघ बघतेच बघते की बघण्या प आपल्याला पण विचार केला पाहिजे की आम्ही स्वतः आम्हाला कुणी सांगू या ना सांगु
हो ना म्हणजे स्वतः एक प्रत्येकानें जर का विचार केला एक की एक झाड लावायचा, दोन दोन झाड लावायचा, तरी बी खूप हे होऊन जाईल ना हम्म म्हणजे आपल्या घरासमोर एक खुली जागा आहे एक झाड लावा -
आमच्या इथ तर बता एक माहिती आहे का कसं आहे आमच्या घरासमोर जास्त झाडच नाही आहे इथं तर ब का माहिती कसं आहे की अगं तुम्हाला खाली प्लॉट दिसला ना मग तिथं कचराच टाकायचा.
हा हा ते बी होत स्वच्छ बी नाही
स्वच्छ नाही ठेवायचं तिथं झाड नाही लाावायचं ह
त्याच्यामुळे पूर्ण ते म्हणजे इकोसिस्टीम पूर्ण खराब होऊन चालली ना
हो कचरा टाकायचा म्हणजे ना खूप घा ते मला ना खूप राग येत ते लोकांवर तेने एवढा कचरा टाकतात आमच्या घरासमोरच टाकतात. खाली मोकळी जागा दिसली की त्याला त्यांना असं वाटत कचरा कुंडीच आहे येथे कचराच टाका आता
म्हणजे खरं म्हणजे प्रत्येक भारतीयांना अस म्हणजे विचार केला पाहिजे आपण काय करत
हो हो हेच माणस अगर ते बाहेर गेला ना बाहेरच्या देशात गेल्या ना मग तो तसाच करणार डस्टबिन मध्ये कचरा टाकणार नाही तो अस रूल नाही आहे त्या तर असंच होला पाहिजे तर खूप ते ना ते की इथं कचरा नाय टाकायचं तिथं हे थुकायचं पण नाही पण तेच लोक आपले हित आलं ना देशात मग ते कुठेही कचरा टाकणार कुठेही थुकणार ते काय ते शिती नाही आहे.
हा हा ह शिस्तबद्ध नाही आणि अस सरकार डायरेक्ट फाईन लावायं पाहिजे ना बुवा तुम्ही इथं दिसले कचरा टाकतानी कॅमेरा कुठं तर डायरेक्ट तुमच्यावर पाच हजार रुपये फाईन दहा हजार रुपये फाईन असं त्यांनी जर काही केलं सक्ती केली तर ते होऊन जाईल थोडंफार
हो हिथ तर माहिती कसं आहे कुठ लिहिलं असल ना हो हो हो इथं कुठेही लिहिलं ना की इथ थू- -कु नये तिथच -
ते थुकणार मात्र त्याच्यावर जर कायं पर्याय काढला भया म्हणजे कि अ कॅमेरा तिथं लावला एखादा कॅमेरा लावून जर का ते डिटेक्ट झाला माणूस तर त्याला पकडणे त्याच्यावर फाईन लावणे दंड लावणे दहा एक हजार रुपये तर मग
करणार नाही करणार नाही पण आपली त्यांची लोक ना त्यांची मानसिकता खूप वेगळीच आहे. मी असं बघ तिथं लिहला असंल की - इथं कचरा टाकू नये, इथं थुकू नये मग तिथे जाणून बजून तिथंचं करणार ते काम आता ते हो ते म्हणून आता करा का तुम्हाला काय करायचं
हम्म हम हम याच्यावर म्हणजे असं हेच होऊ शकत. की बा तुम्ही फाईन लावा हे करा ते करा दंडात्मक कारवाई करा बस एवढंच म्हणजे आपण आपल्या माइंडसेट न बी जर बरोबर राहिल तर ते होऊ होणार नाही ना?
तर आहे पण थोडासा सरकारला पण ध्यान देवाय लागल आणि जे आपले कॉमन मॅन मस् असतात ते ते आपली माणसे त्यांना पण थोडा विचार करायला पाहिजे की काय करायचं?
त्यांना बी विचार करायंला पाहिजे ना की आपण
की आपण असं का करतोय?
परत तर त्रास च आपल्यालाच होईल ना आ आता आता आपण बघा ना ति उंतपत आहे काय पाऊस नाही काय नाही त्याच्यामु हे प्रॉब्लेम होतात त्याच्यामुळं मात्र ते नंतर कळेल आपल्याला हम्म हम्म चालते मग बोलू हो हो चालतयं नमस्कार